कायं कारलीस?
कांहीं नाहीं घरांत आलोय जरां झोपणांर होतो बोल की मग.
हां होयं उद्यां आणि कामांला होयं.
तुझं कांहीं कॉलेज आहे कां नाहीं उद्यां?
हांय की चाललोय घरला ते आपणं परवां ह्याला गेलतो फार्म हाऊंसला.
हां हां
तेचा वाढदिवस होता रे सार्थक चा त्याच्याकडे केक कापायला गेलतो. व्हय.
हां हां
त्याचाच केक कापायला गेलतो.
ते आंता काय कॉलेजला गेलय का नाही कां तिकडं ते.
नाहीं आंत्ता उद्यां सकाळीं जाणारं आंता वाढदिवस होता म्हणुन थांबलेलो रे.
तवा पांसन थांबलं ते इकडेचं.
कां होयं शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टी सोमवार होयं. शनिवार, रविवार आला त्यामुळें जमल व्हय. शनिवार, रविवार असल्यांमुळे जमलं रे नाहींत तरं मंग गेलं असत. एकांद दुसरा म्हणजे मधला दिवसं आलां असतां. हां मधंला दिवसं आंला असतां मंग नुसता पालकी करूंन गेलां असतं. त्याला पालखी पालखीलां यांयला लागंत रे कारणं ते त्यांचा फार्म हाऊस वरती हे राहते थांबत नां त्यांचे. पालखी असतें हां त्यांचे ते सगळं. फरांळ वगैरें खिचडी तेन ते देतांत.
होय बघितल की मागच्यां वेळी होतो मी. मागच्यां वेळी बघितली यांवेळी कायं थांबल नां झोपा आल ती ढीग भर. तर कामांला जायंच होते त्यामूळ म्हणलं बाबां जाउया.
मागच्या वेळेसं आपणं कसं पंजा सोडूंन गेलतो नां त्यांत आपल्यांला झोप नाहीं रात्री.
मागच्यांवेळी सोड ह्यांवेळी तर असली झोप अलती की नाहीं त्यांत तूं खुळ्या गेलांस. फुटबॉल खेळायंला कायं तुंला खांज आलती कायं कळणं मलां
माझां डोळं असलां रंगत होते माझं माझ्यां आंज जोब झाल्यां तवा पसणं व्यवस्थित.
''हां'' निलां तेचं सांगाल आंता मी गांडी जरां चवकाश मारले रे मला म्हणला. सर्वजणी गांडीत तांणवलत होती म्हणला. म्हटलं होयं खरं ते झोपीत होता म्हणलं. गाडीत तांनत होतं ते बी आम्हाला माहित नव्हतं.
आम्ही जाई धुरीत. री कां मलां प्रेम आहे दोन मिनटां अरे इकडे घे की, गांडी तिकडे कुठे घ्यांय लागलांय.
मला बी ते सांगायचं होेतं तुझ्यां मित्रं जाणार. कसलं गांडीत ताणवालता माहितीये का म्हणलं होय खरं शुद्धीत नव्हता त्याचं काय.
त्यांचीचं गांडी होती रे ती ही, दोघं बसायले बागं ते कायं ते तरं पाकचं झोपेत होतं.
ते कायं पाक संपल्या त्यांला झोपकण कटोल होतं नाहीं.
त्यांच्या डोळ्यांत पणं डोळ लांत ते त्यांचं ते सारथ क मलां म्हणलं तुम''--'' त्यांच्यात कोणांला गांडी येत्या का बघां आणि घ्यां म्हणला हे बघं कायं करायलांय म्हणंला. झोपणं म्हणंला घालं तुम्हांला कुठेतरी कोपऱ्यांत. म मीच घेतली मी पण झोपेत होेतो मला घ्यायची नव्हती. तरी पण म्हणलं आता बाबा ह्याचे झोप माझ्यापेक्षा वर दिसाल्या.
होय.
म मीच घेतली गाडी आल तुझ्या अठर्फ पाशी आलो. मग टर्फ पाशी मग प्रेम्याने घेतली प्रेम्याला म्हणल बाबा घे. मला काय सु सुधारणा म्हटलं नाही घालायचं कुठतरी झोपेत. तस घालत नाही सोड सहजा सहजी पण हे डोळ हे आपलं हे असतात रे.
होय कधी झोप लागल सांगता नाही वाऱ्यातन गेले की, ते कसं कळत नाही.
आणि त्यात दुसऱ्या दिवशी भजन आपलं त्यामुळे झोपलो झोप नाहीत तवाबी तीनला झोपलोय. छाट झोप नाही मर्दा जरा बी मला परत कामाला गेलो. आणि रविवार असल्यामुळे जायलाच लागते रे घरी.
होय. हा, माझं ते तेवढं बरं झालं रविवारी मला निवांत झाल मी त्यामुळ माझा काय विषय नाय.
नाय बा मला लई त्रास झाला त्यो त्यो कामावर जायचा कणी कामावर असं. शुद्धीत नसल्या गत नुसतच उभा रहायचं खुळ्यागत पण मी आतन झोपायचोच जरा कमी.
होय अरे नाही मला रविवार असल्यामुळे बर पडल जर माझ कॉलेज बिलेज असतं की, नाही आजारीच पडलो असतो.
हा हा,
ह, मध्ये मी धबधब्याला गेलतो ब. तवा विषय झालता बघ आदल्या दिवशी रात्री गेलतो मी नेरल्याला
हा,
नेरल्याची यात्रा होती काय आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेलो सकाळी उ''--'' टून धबधब्या म्हणजे रात्री परत येऊन मॅच बघितली. अडीच ते साडेचार बुवा पाच पर्यंत. आणि मग सकाळी उठून धबधब्याला गेलो ट्रॅकिंग बिकिंग केली. आलो घरला आट वाजता. आणि आठ वाजता आल्यावर जेवलो बिवलो आणि परत आणि रात्री मॅच बघितली. सेमीफायनल अर्जेंटीना आणि इंग्लंड.
ही, मॅच टॉप झाली सोड तवा तर काय बाबा मॅचच्या वेळेला अवघड मागच्यावेळी तेवढा वर्ल्डकप भारी झाला बग बावीस. ला म्हणजे सगळ्या आपल्या टायमिंग मध्ये होत वगैरे सगळं बघाय सारखं होतं आणि फायनल, बियणल बरोबर बाराला संपलेली. भारी पण झाली आणि काय अजेंटिना वर्ल्ड कप पण घेतला ते
होय आणि खर तवा मॅचे जरा टक्कर झाल्या.
टक्कर पण झाले आणि टायमिंग मध्ये तरी महत्वाच्या
हा माणसं हा आपल्याकडे पब्लिक सगळं बघायच सगळ्या मि
होय इथं आता हे संध्याकाळी झाल्यामुळे मी एक, दोन तीन मॅचेस काही बघितल्या नाहीत राहुदे म्हणलो बाबा कुठ बघू मीट आलती. अरे झोपू कामाला जाऊ का ते मॅचेस बघू असं व्हायचं.
ते आर भेजा कायते ग्रुप च्या मॅचेस तर साडेबारा ते अडीच अडीचला संपली लगेच साडेतीन ला दुस
त्यांना सांगा
काय बघू काय चिडू व्हय अरे काय त्यानं जो पहिला जो रुटीन लागलेल आणि परत आणि बिघडलं.
नाही या कामामध्ये झोप झोप व्यवस्थित लागत होती बाराला म्हणजे एकला तर झोपायचो. त्याज्यामुळ परत बोबललं सगळं कधीच चारला तोय कधी तीनलाच झोपतोय ती अडीचची मॅच बघून परत ती साडेबाराची बघितली परत साडेतीन ला झोपायचं काय बोंबा, बोंबा मग काय.
अरे ती एक मॅच तर लेघान होती अडीच ला चालू होती. आणि दुसरी मॅच मला वाटते साडेपाच का साडे विचारला होती लगेज ही सपली ही आणि साडेचारची मॅच साडे सहाला ती ही
सकाळी एक तास पण झोपलो नाशीन अरे तसं झोपलूच नाही दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो मी शाहाण्या.
होय कशाला द्यायच झोप घ्यायची की बाबा तेवढी. अ ते जाऊन पण काय होतणारे कॉलेज मध्ये ते. जाऊन पण काय उपयोग ना झोपच येतीया.
तशी की कॉलेज मध्ये जाऊन झोपा काय सांगू. क्रिकेट कॅसेट.
तू आता कुठलं कॉलेज करायलायस नेमकं म्हणजे काय करायलायस तू?
इंजिनीअरिंग कावली ए आय मध्ये ए आय मध्ये एल आर्टिफिशियल इंज आर्टिफिशिल इंटेलिजन्स इन मशीन लर्निंग.
म्हणजे काय विषय येत पुढं काय आहे त्याला काय म्हणे कशात जॉब आहेत?
तेच की आपलं हे आहे सगळं, सगळे चट जी पी डी म्हण असे भरपूर आहेत. आता पब्लिकला माहिती काय चॅट जी पी टी म्हण किंवा जेमीन आले इथले.
तेच की पब्लिकला म्हणजे काय ट्रेंडिंगच आहे तेवढंच माहित आहे रे बाकीच काही माहित नाही विषयी.
अवेलेबल करून दिले म्हणजे जे त्यांना उपलब्ध आहे आत्ता. तेवढंच माहित आहे रे त्यांना बाकीचं काय माहितच म असे हजारो लाखो अस म्हणजे मोजण्यास पेक्ष जास्त असे हे ए आय आहे. जे तुला म्हणजे पैसे देऊन पण आहेत ते चांगली क्वालिटी घेतात. म्हणजे देतात तुला काय पाहिजे ते तुझं. आणि जे फ्री पण आहेत म्हणजे फुकट पण आहेत.
कशी पण म्हणजे जिमिनी बिमिनी सारखं, म्हणजे एखादा विषय एखादा होत चा फोटो चांगला होतोय, एखाद्याचा नाही होत. आता माझा संख्यांन केलता ता कणी त्यो माझा व्यवस्थित झाला. आणि संख्याचा केला तो पाय बॉल माझा वाकडा होता कणी, त्या संख्याचा पाय कणी सरळच होता बॉलवर.
आणि विकी दाच काय झालतं, टी शर्ट अर्जेंटिनाचा घातला तेन त्याच्यात. तर ते फुल शर्ट होत ना विकीदाचा. अर्जेंटिनाचा टी शर्ट त्याला व्यवस्थित बसलाय, आणि त्यो फुल शर्ट होता कणी हातोप्याचा ते निम्मा हातोपा त्याचा आधीचा शर्ट होता का नाही, तोच शर्ट दिसत होता त्यात.
एकेकांचं काय झालंय, माहीत आहे काय. ना जर्शी पटनावाल्या आल्यात.
आणि व्हय बटन आल्यात, एकेकांना तेच की आणि एकेकांनी ते टायवाल्या तेन फोटो टाकल्यात. टाय आलाय एकेकाना, तसबी आलय, म्हणजे हलकी क्वालिटी झाली रे.
हा तेच आहे आणि नाही विषय कस असणार नाही त्यात, त्यात पण भरपूर कायकाय असतय. म्हणजे तुझा प्रॉमट काय हाय, म्हणजे जे तू एयला हे देतो आहेस काय ते लिहितोयस जे तिथं
ते बी आहे सोड तरी पण बघ. क्रॉम न माझा व्यवस्थित झाला, मित्राचा एखादा व्यवस्थित झाला. संख्याचा आणि त्या ह्याचाच झाला नाही विकीदाचा. ति म्हटलीत काय केलाय, त्यांना पण टाक. कालच होता रे स्टेटसला. मी टाकलेला बघितलास काय, माझा व्यवस्थित आला बाबा.
होय, तुझा माझा अभिदाचा मी करून दिला व्यव
हम्म. आणि परत ते मान वाकडी करायच होता कणी, तो काही वेगळाच झाला बाबा, पूर्ण मान रोबो गत फिरवल्यागत झालता, मग मी टाकला नाही त्यो.
अ माझं सवले माझ्या शाण्या भरपूर केेल मी, पंधरा वीस प्राऊंड पंधरावीस पुढ गेलोय.
नाही बाबा मी एकच केलेला तो. दोन केलेले संख्यालाच करा लावलेल, मला काय म्हणलं येत नाही करायला. तुझ तु करून दे. मग ते पहिला केला त्यो हे झाला, म्हणजे काय म्हणत्यात ते मान वकडी झाली त्यात, मग म्हटलं दुसरा बघुया. मग दोन तीन दिवस गेल तर आणि एक चांगला घावला. मग संख्या म्हणला करून देतो, आणि दिला पण मग मागची भिंंत तेव्हा क्लीन व्हती रे. मग त्याला म्हणलं संख्याच म्हणला, माग ते हे मेसी बेसी लावून देऊ काय, दे की म्हणलं बरं होईल म्हणल आणि लावला आणि चांगलाच झाला त्यो.
होय नाही भारी झालता सोड. बघितलं मी स्टेटस लावलेलास की.
आं.
स्टटेस लावलेलास की.
होय तेच की दोन वेळा लावला. त्याच्या आईला म्हणलं बास पैस फिटलं. काय ते नको ते लावण्यापेक्षा चांगलं लावलेलं बरं.
मी बी केलता, मी अजून डीपी काढालोय, आता वर्ल्ड कप झाला आता डीपी बदलाय पाहिजे.
महिन्याला बद्दललीस काय.
हा नाही त्यो आता शिजन बी होता.
हा हा आणि ते नाय, तुझी हे काय करत्या बहीण काय करत्या. कुठल कॉलेज करत्या नेमकं म्हणायच म्हणजे.
ती आत्ता बारावीला आहे.
बारावीला आहे, मग पुढं काय करणार आहे काय?
ते आता काय सायन्स घेतल ती‌न. मग बा तीन एंडीए करायचा डोक्यात आहे, आता हा म आता ती जीई ची आणि एनडीए ची परीक्षा द्यावाया नॅशनल डफेनस हा अकॅडमी
अकॅडमी
बरोबर आहे
कशात कशात असते ते नेमकं ते
आपले आर्मी जे असत की नाही त्यात असते विषय खर त्यात कसं तुझं पोस्टिंग वगैरे वेगळा असतय म्हणजे त डिफेन्स अकॅडमीत होतय हा डी नाही ते व्हाईट कपडे म्हणजे तुझ एर
हा हा हा
एअरफोर्स ने जे ए जात कामाला आहेत जहाजांवर किंवा पायलट आहेत, त्यांच्यासाठी व्हाईट युनिफॉर्म आहे.
मग यांना पण ते रनिंग बिनिंग काय काय असते काय?
होय असती पण हा होय आर्मी म्हणजे आर्मी पेक्षा वरती असतय त्यांच डिफेन् अकॅडमी म्हणजे त्यांनी ह्याला जायचं नाही काय ते म्हणजे हा लढाय जायचं नाय, हा नियोजन करायच आणि वाचवायचा देश. वाचवायच ह्यांच्याकड असतय, लढायच नाय.
म्हणजे उरेबिर सारख जे नियोजन
हा नियोजन करायचं आणि देश विषय त्यांच्याकडे काय असते नियोजन आणि देश आपला वाचवायचा काय पण करून आपल्यावर म्हणजे जरी हल्ला झाला तर आपण कसं वाचू शकतोय आणि आपल्याणजे सैनिकांना कसा हानी होऊ शकत नाय ते पोचणार नाही हे नियोजन त्यांनी बघायचं असतय असा विष नाही त्यां ना बाकीचे पण हे देतात, काय ते बाकीची पण ट्रेनिंग असतात त्यांची
बाकीचे पण असणार सोड कारण का लाईव्ह करणं आणि कम्प्युटर बसून करण लई फरक असतोय.
हा हं तेच की.
पूर्ण आणि पूर्ण त्यांना सगळं ट्रेनिंग असतय म्हणजे जरी त्यांना जखमीला बाबा जखमी आहे याला कसा जिवंत ठेवायचा, हॉस्पिटलपर्यंत नेईपर्यंत इथून पासुन ते जर आतंकवादी तुमच्या समोर आला तर तुम्ही काय करायचं त्याला ते पण ते सगळ शिकवत्यात असं
हम्म हम्म
तिथंपर्यंत सगळं शिकवतात
बरं चालतेय ठेवू काय रे झोप याय लागलीया झोपतो जरा हा परत बोल
ओके ओके करुया करूया उद्या करूया चालतंय हा हा चालेल चाल
हा हा